हा कट झाला का हे.
हा टायमिंग संपला असेल त्याचा हम्म हम्म.
हा हा हा. तेच म्हटलं कट झाला मी बोलत चाललेली कडन.
हा हा तसच होते कळत नाही लवकर
हो आणि कसं मोबाईल लॉक करावा लागतो अ म्हणजे फोन कट होतो अचानक म ते आपल्यालाच प्रॉब्लेम होतो
हम् हम्
त्यासाठीच
नाही आता नेक्स्ट टाइम आला ना त मी नंतर खोपोलीला जात तिथं खूप छान आहे खोपोलीला त्यानंतर पळसधरी म्हणून एक आहे तिथं पण स्वामी समर्थांच आहे म्हणजे अक्कलकोट प्रणितच मंदिर आहे ते पण
हा हा हां
हा पळसदरी म्हणून गाव आहे तिथं रायगड जिल्ह्यातच येतं ते पण
हो का म्हणजे मी तुम्हाला लांब लांबच म्हणजे असं मी अलिबागला गेलेली
अच्छा अलिबागला काय बीच वगैरे तेच फेमस आहे तिथ बिर्ला मंदिर आहे का
हो गणपती आहे म्हणजे पूर्ण मार्बलनेस आहे सगळं मार्बलचच आहे तिकडे
अच्छा
हा
हा मी नाही गेली अजून अलिबागला जायचंय मला
अलिबागला कसं माझी आत्त्या राहते म्हणून मी त्या अलिबागचं माहती आहे मला सगळं
हम् हम्म ह
बाकी असं काय मी कुठे मालवण फिरलं नाही अजून मालवण मला फिरायचंय मालवणला पण मी कधी गेली नाही तो भाग कधी अजून बघितला नाहीये
नाही तिकड पण छान आहे रत्नागिरी वगैरे ते गणपतीपुळे
हा ते भाग अजून माझा राहिलाय गोवा राहिलाय आमच्याकडन गोवा जवळ आहे पण अजून तशी वेळ आली नाही गोव्याला वगैरे जायची
हम
आणि काय बाकी
बाकी काय नाही
हम्मम् आज काय मग स्पेशल काय करणार नाही जेव्हा नॉनव्हेज वगैरे कोण खातं की नाही
नाही नाही आम्ही ब्राह्मण आहे
हो का
हम्म
हा ह बरं म्हणजे तुमच्यात अससं गोडच असतं
हो नाही व्यवस्थित मिीडियम जास्त तिकट नाही जास्त साधन असत
हां हां हां हां हां
हम्म
बरं पण ते म्हणजे तुमच्यात कसं म्हणजे लहान ते लहान वळ ते मुंड मुंडण का काय करतात
मुंज मुंज मुंज म्हणतात त्याला संस्कार आहे तो एक जस जसे संस्कार म्हणजे आपले का सोळा संस्कार असतात अ गर्भ म्हणजे आपण प्रेग्नेंट राहतो तेव्हा जे ओटी भरतात
हा हा
तो पण एक संस्कार असतो त्यानंतर बारस करतो आपण नामकरण सोहळा म्हणतो त्याला तो एक संस्कार अस असतो तसं मुलगा आठव्या वर्षी येतो म्हणजे पहिले अ म्हणजे रामांच्या वगैरे त्यांच्या राज्यामध्ये - - कसं असायचं? कि त्यांना शिक्षणासाठी - - शाळा वगैरे नसायच्या. गुरुकुलमध्ये जाव लागायचं ना. हा. तर मग त्याच्यामु ते मुंज वगैरे करून मग - - त्यांना गुरुकुलमध्ये पाठवलं जायचं अध्ययनासाठी.
हम्म, हम्, हम्, हम.
हा. तर तो एक संस्कार आहे म्हणजे मुलं - - स्वतःची काम, जबाबदारी स्वतः घेणं ते विद्या अध्ययन करणं. अ त्याच्यानंतर त्यांचं अ त्यांना त्याच्यामध्ये प्रगती होणार. गुरु उपासना करणं.
हा, हा, हा, हा.
हम्म.
म्हणजे ते मी माजी एक मैत्रिण हाए पण ते सोनार आहेत ती लोक. त्यांच्यात पण सेम तसच करतात.
हो. करतात. करतात. काय म्हणजे सुतार, सोनार वगैरे यांच्यामध्ये पण करतात.
हा. म्हणजे तिचं - - प्रियांका म्हणून नाव हाए. माझी मैत्रिणी ती कॉलेज मैत्रिणी हायं.
हम्म. हम्म.
ती पण असं जायची ना. कार्यक्रम ती स्टेटस ठेवायची. ते आम्हाला काय म्हणजे एवढं आमच्यात मराठ्यात एवढं काही माहित नाही ना. म्हणजे हे सगळं काय करतात. काय नाही.
नाही. सगळ्यांमध्ये करतात. पण तेज्या मध्ये कसं असतं. तेव्हा ते जाणव वगैरे घालतात ना तेव्हा त्याचे नियम वगैरे ते पाळावं लागतात.
हो का?
हम्म. म्हणजे बाहेरचं खायचं नाही. हो लग्नासारखं जास्त फक्त नवरी नसते त्याच्यामध्ये.
हा. हा. हा. हा.
हम्म. मंगल अष्टक ते सर्व असत.
हा. हा. म्हणजे एक लग्नासारखंच खर्च करतात.
हो. सगळा खर्च.
मग ते लग्न करतात ना? त्या मुलाचं मग.
नाही. नंतर मग परत ते सोड मंज करून परत लग्न करायचं मग नंतर.
अरे बापरे! म्हणजे एक करावंच लागतं का?
हो. करावच लागतं. आमच्यामध्ये ते.
मग असं मुलांचंच मुलींचं वगैरे काही नाही ना.
नाही. मुलींचं पण असतं पण कोणी कोणी आता मुलींचं नाही करत एवढं. मुलींना पण आहे संस्कार तस तो. पण करत नाही आता एवढे. मुलांचच करतात फक्त.
हा. हा. हा.
हम्म.
तेच म्हणजे मी ते तिचं स्टेटस सगळं बघायचे ना. तेच मी तिला विचारलं होत.
नाही छान अस तो पण सोहळा म्हणजे बघण्यासारखा असतो पूर्ण.
हा. हा. हम्म. हम्. हम्म. बाकी काय? काय नाही बगा. हाय चाललंय. पावसाचाच वाट बघत होतो. पाऊस आला फायनली.
आमच्याकडे पण.
मुंबईला आहे का? हा हा हा हा.
मुंबईचा पाऊस एकदा सुरू झाला की थांबत नाही दिवसभर
नवता मध्ये मध्ये आठ दिवस कंटिन्यू चालू. कठ.
हो.
हम्म.
म्हणजे असं वाटलं मुंबईला पूर येतोय काय?
हो आलाच होता म्हणजे जवळ जवळ आलाच होता बहुतेक ठिकाणी पाणी भरलं होत पाणी भरत लगेच मुंबईमध्ये तुम्हाला अजून काय काय फिरायला आवडतं.
मला भरपूर फिरायला आवडतं तर पोरांमुळेच मला
ते तर आहेच आहे पण मग आपलं होणार आता नंतर अष्टविनायक वगैरे ते झालंय तुमचं?
हो नाही अ अस. अष्टविनायक मधल पण नाही काय झाल मी सांगितलं ना मूल लहान आहेत. करणार आहे थोडा
हा नाही आता तुम्ही इकडे गेला ना तर तुम्हा अष्टवि नाही. पैकी एक गणपती होतो इथं महाड आणि पाली दोन होतात.
हो का हा हा हा हा हां.
महाड आणि पाली दोन गणपती होतात तथ अष्टविनायक पैकी
हा हा हा हा. हा म्हणजे मी गेली नाही आहे पण असं गेलं की नक्की जाऊन येते.
हो तो गणपती पण छान आहे म्हणजे तिथं पण दर्शन एकदम छापूर्ती गणपती म्हणतात त्याला
तेवढं काय म्हणजे अजून मला मी एकविरा देवी पण मंदिर बघितलं नाही आहे.
हा.
फक्त सप्तशृंगी ब सप्तशृंगी बघितलं तेवढंच.
हम्म तुळजापूर माहूर
हो तुळजापूर बघितलंय परत याला मग आम्ही मंदिरात वर्षातून एकदा जातच असतो.
माहूर ला गेलाय का नाही.
माहूरला पण नाही म्हणजे माझं देवदर्शन एवढं जास्त झालेलं नाही हो.
हम्म हम्म.
आम्ही कसं याल्लमा मला गेलो सौंदतीला डोंगराला माहिती रेणुका मंदिर आराम बाबा.
रेणुका मंदिरच वर डोंगरावरती आहे डोंगरावरती उंच येते पण पायऱ्या भरपूर आहे त्याला
हो.
हम्म. तिथं पण आता हे होईल अम् ल रोपे होणार आहे तिथे पण
हो हो.
हम्म.
आणि काय बाकी
माफी काही नाही.
हा. हम.
हम्म.
मुलगी किती म्हणजे वर्षाची आहे की काय?
हो मोठी पाचवी ला आहे
पाचवी ना हा हा मज्याचं सेमी घेतलंय का काय
इंग्लिश
इंग्लिश मीडियम मध्ये
इंग्लिश
हा मग तिने चौथला काय स्कॉलरशिप वगैरे काय घेतलेलं आहे
नाही नाही
हा हा हा
हचा अभ्यास खूप असतो इथं प्रोजेक्ट वगैरे भरपूर असतात स्कूल मध्ये कसं प्रेशर टाकतात ना खूप
हा हा हा हा
ग दोन या दोन्ही अभ्यास नाही होत परत क्लास पण लावावेच लागतात तिथं कंपल्सरी
हा हां हां हां
हम्म रडती वाट
हो ते खेळतात ना पोरं
हम्म
त्याच्यामुळे
ठेव का मग
बोला हॅलो